नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत. रा
ह
हा, वा! म्हणजे तो खूपच चांगला विषय आहे माझ्या मत हे शिक्षण ही सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा हरवू शकतो, पण शिक्षणाची मिळालेली ज्ञान आयुष्यभर आपल्यास सोबतचं राहते.
बरोबर, कारण शिक्षण म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीचा जीवनात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण शिक्षणामुळे माणसाला केवळ ज्ञान मिळत नाही, तर विचार आणि मग नंतर त्यानंतर करण्याची, म्हणजे विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता. विकसित होते. इ शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईट
एकदम बरोबर आहे हो, एकदम बरोबर आहे. शिक्षणामुळे तर योग्य अयोग्य यातील फरकच समजतो आणि तत्क शक्ती मग वाढते. आणि माणसे आणि जबाबदार व विवेक बनतो आणि तो कारण की शिक्षणामुळे चांगल्या नोकरीच्या संबंधी मिळतात, नवीन कौशल्य कितन आहे. म्हणजे क म्हणजे येतात आणि तो बदलत्या जगाशी जुळून घे सोबत येतात.
हो, कारण शिक्षण म्हणजे ना, आपल्या खरंच मूलभूत पाय आहे. कारण शिक्षणामुळे माणसाला केवळ ज्ञान मिळत नाही, तर विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, म्हणजे शिक्षणामुळे आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक पण समज योग्य-अयोग्य काय आहे, हे ओळखण्याची समज वाढते. त्यामुळे व्यक्ती सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आपण शिक्षणामुळे विश्वासही वाढतो, म्हणजे एका व्यक्तीला
एकदम बरोबर, आणि महिलांच्या शिक्षणाचे तर महत्व खूप वाढून गेलेले. शष्य म्हणजे शिक्षणातून महिला आत्मनिर्भर बनतात. आणि कुटुंबाचे योग्य नियोजन करते आणि मुलांना चांगले, म्हणजे शिक्षण व संस्कार देते आणि तो समाजाच्या विकासा मुलांचे योगदान देते. आणि तो ज्या देशात शिक्षणाचा प्रसार जास्त असतो, त्या विज्ञान आणि उद्योग, आरोग्य नतंर शेती आणि अर्थव्यवस्था आदी म्हणजे प्रगत असते.
बरोबर, कारण शिक्षण खरंच फार महत्त्वाच आहे.
अगदी बरोबर. आणि तो आयुष्यभर नवीन गोष्टी म्हणजे शिकता राहाणे आणि पुस्त क वाचणे आणि तो नवीन कौशल्य आत्मसात करणे ही तितकेच महत्वाचे. त्या आहेन. आणि मुलांना प्रोत्साहन घ्यावे आणि त्यांच्या प्रशाचे दूध उतर घ्यावी आणि वाचनाची सवय लावली आणि प्रशिक्षणासाठी वैश्विक वातावरण निर्माण करावे.
हो ना, कारण आजच्या डिजिटल युगात तर शिक्षणाचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण संगणक इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर वापर करण्यासाठी डिजिटल ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे आज अनेक कामे ऑनलाईन केले जातात ऑनलाईन बँकिंग, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन शिक्षण आणि सरकारी सेवा म्हणजे यांचा वापर करण्यासाठी मूलभूत-मूलभूत, म्हणजे शिक्षण आणि डिजिटल साक्षरच्या चार्ट साक्षरता हा आवश्यक आहे.
हो एकदम बरोबर आणि मला ते पूर्णपणे खरे वाट की शिक्षणामुळे माणूस विचार म्हणजे विरा विचाराशील आणि आत्मविश्वासु आणि तो जबदार बनतो आणि कोणत्याही अडचणीला समोरे जाण्याची बळ श म्हणजे शिषत देतो आणि तो तुम्हाला माहिती का म्हणजे अ आज, आज च्या काळातील शिक्षणाचे महत्त्व पूर्वीपेक्षा जाधीच वाढून गेले आहे.
बरोबर कारण शिक्षणामुळे ना व्यक्ती मध्ये चांगले संस्कार शिस्त जबाबदारी आणि सामाजिक जाणीव निर्माण होते कारण शिक्षित व्यक्ती जर समाातील समस्या समजून घेते त्या सोडोण्यात प्रयत्न करते म्हणजे शिक्षणामुळे अंधश्रद्धा भेदभाव आणि चुकीच्या रूढीविरुद्ध विचारण्याची क्षम ता पण निर्माण होते.
एकदम बरोबर आणि याचा अर्थ म्हणजे असा कि शिक्षणामुळे माणस चे व्यक्तिमत्व उजवते आणि शिक्षण समाजाला ज्ञान संस्कार विवेक आणि ते योग्य दिशा मिळते नंतर माहिती आहे का तुम्हाला काही लोक फ त गुणगाच्या महत्त्व देतात कसं चांगले गुण महत्वाचे असतात. पण त्याबरोबर प्रामाणिकपणच म्हणजे शिस्त, मेहनत, चांगले वर्तन आणि जीवनमुळे ही तितकीशा महत्वा
हो शिक्षणामुळे देशाचा विकास ही होतो. देशातील म्हणजे जागतिक म्हणजे देशातील जे नागरिक जागतिक जितके शिक्षित आणि सु कुशल असतील तितका देश अधिक प्रगत होतो डॉक्टर, शिक्षक अभियंते, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि उद्योजक हे सर्व देशाच्या विकासत म्हणजे विकासात योगदान देतात पण अजूनही काही भागामध्ये प्रत्येक मुलाला समान शिक्षणाची संधी मिळत नाही कारण आर्थिक अडचणी गरिबी शाळेची कमतरता आणि सामाजिक समस्या त्यामुळे काही मुले शिक्षणापासूनही दूर राहतात
एकदम बरोबर आहे शिक्षणामुळे म्हणजे अर्थशवध आणि कमी होतात आणि तो स्वच्छ ते ही जाणीव वाढ ते स्त्री पुरुष मन म्हणजे समान त्याला म्हणजे प्रोत्साहन मिळते आणि तो लोक आपल्या हक्क व कर्तव्याबद्दल म्हणजे जागृत होतात आणि आजकाल डिजिटल शिक्षण नहील खूप महत्वाचे होऊन गेलेले आहे ऑनलाईन वर्ग ही पुस्तके नंतर ईमेल पुस स्तके नंतर शैक्षणिक व्हिडिओ आणि तो विविध म्हणजे अभ्यासक्रमामुळे तो शिकण्याच्या संधी अधिक वाढून गेल्या आहेत आणि खूप मात ह आणि खूप महत्त्वाची गोष्ट की शिक्षक ज्ञान देतात आ तर पालक योग्य संस्कार आणि प्रोत्साह देतात दोन म्हणजे दोघांच्या सहकार्यामुळे तर विद्यार्थ्यांचा सहभागी विकास होऊ शकतो
बरोबर आपण जर फक्त प आता म्हणजे अ पण अजूनही काही भागामध्ये प्रत्येक मुलाला स समान शिक्षणाची संधी मिळत नाही आता म्हणजे आर्थिक अडचणी गरिबी शाळेची कमतरता आणि सामाजिक समस्यामुळे काही मुले शिक्षणापासून दूर राहतात पण हे खरे आहे की त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळा म्हणजे मिळाव्यासाठी होण्यासाठी पालक समाज आणि सरकार यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे म्हणजे गरजेचे आहे आणि करता आहे सर म्हणजे द देत पण आहे आपल्याना अ मुला मुलींना गरीब लोकांना शि क्षण देत पण आहे खूप सारे आय म्हणजे योजना पण काढलीय पण योजनेचा लाभ घेण्याच आपल काम आहे कारण मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला समान शिक शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे
एकदम बरोबर आणि शिक्षणामुळे तर देशाच्या विकासाला म्हणजे कशी मदत भेटते की शिक्षण, नागरिक, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती न उद्योग नंतर आरोग्य आणि प्रशासन या सर्व शष्रात योग्यदान देतात त्यामुळे म्हणजे देश अधिक प्रगत आणि सष्मा होतो आणि अगदी बरोबर तो शिक्षणाशिवाय व्यक्ती आणि समाजाच्या सर्वात घेऊन मिका शक म्हणजे शक आहे आणि आजच्या चर्चेतून मला असं म्हटलं की शिक्षण हे यशस्वी आणि आनंद जीवनाचा पाया आहे आता तुम्हाला माहिती का आता नीटच्या परीक्षेला किती हे होऊन गेलेलं आहे
हो ना बरोबर कारण हे खरे आहे त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाण्यासाठी पालक समाज आणि सरकार यांनी एकत्रित पण हे प्रयत्न करणे म्हणजे फार गरजेचे आहे मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला समान शिक्षणाची संधी मिळालीच पाहिजे पालकांनी मुलाच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलेच पाहिजे फक्त परी शिक्षा आणि गुणावर लक्ष न देता मुलांचा आवडी, कौशल्य आणि स म्हणजे सर्जनशिल
हम
आपल्याला प्रोत्साहन देणे हे फार महत्वाचे आहे. कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक ज्ञान नव्हे, तर जीवनातील अनुभव व्यवहार ज्ञान नैतिक मूल्य कौशल्य आणि चांगले संस्कार हे देखील शिक्षणाचा भाग आहे पण मला वाटते की शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या तःचे भविष्य घडू शकते. कारण शिक्षण आपल्याला स्वावलंबी बनवते आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणीना धैर्याने म्हणजे धैर्याने सामोरे जाण्याची ताकद पण देते.
एकदम बरोबर आणि तो शिक्षण ही अशी संपत्ती आहे.
ह
कोणीही चोरू शकत नाही आणि कितीही जागतिक वाटली तितकीच वाढता जाते. ते मुला आणि मुलगी शिकले यासाठी प्रयत्न करूया. आणि शिक्षणाचा प्रवास कर म्हणजे करणारे आहे. ज्ञान संस्कार व प्रतिक समुद्र भारच घडवण्याचे लोकच आहे.
बरोबर पण खरं शिक्षणामुळे आपल्याला आपल्या अधिकारासोबतच कर्तव्याचीही जाणीव होते. कारण चांगला नागरिक बनवण्यासाठी म्हणजे बनण्यासाठी आपण शिक्षण अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आपण प्रत्येक मुलाला शाळेत पाठवले पाहिजे मुलीला पण पाठवले पाहिजे. आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन पण दिले पाहिजे आणि म्हणजे त्यांना प्रोत्साहन तर दिलेच पाहिजे मग त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत त्यांना आपण हातभार पण लावला पाहिजे कारण शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे शिक्षणामुळे व्यक्ती आणि कुटुंब समाज आणि देश यांचा विकास बनवतो.
एकदम बरोबर आणि तो म्हणजे माझ्या मतेन तो शिक्षण हीच सर्वात मोठी गुणवत्तान आहे कारण की शिक्षणामुळे तर मिळणारे ज्ञान आणि कौशल्य गणितात विश्वास आयुष्यभर उपयोग पाडतात आपल्याला. शिक्षणामुळे तर माणसीक फक्त नोकरीसाठी नाही शिक्षण माणसाला ना चांगलं नागरिक घरी बनतो ते योग्य निर्णय घेत. घेण्याची क्षमता राखते आणि तो सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना बी विकसित होते त्यांच्यामध्ये
बरोबर कारण शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे शिक्षणामुळे व्यक्ती कुटुंब समाज आणि देश यांचाच विकास होतो कारण आपण सर्वांनी शिक्षणाचे महत्व सर्वांना समजावून घेतले पाहिजे आणि इतरांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन केले पाहिजे कारण शिक्षण हे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या उज्जवल भविष्यासाठी आवश्यक आहे पण असा आपण निर्कर्ष काढू शकतो की शेवटी एवढेच म्हणता येईल की म्हणजे शिक्षण माणसाला ज्ञान देते आणि मग विश्वासही देते, स्वालंबी बनवते आणि जीवनाला आपण योग्य दिशा देते म्हणून आपण सर्वांनी शिक्षणाचा प्रसार करण्यात चा, आणि प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करूया कारण शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनातील अमूल्य साधन आहे. कारण शि शिक्षणामुळे ज्ञान आत्मविश्वास संस्कार कौशल्य आणि स्वावलंबन विकसित होते. कारण शिक्ष शिक्षित समाजामुळे देशाची प्रगती होते, त्यामुळे प्रत्येक मुलाला मुलीला आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळणे फार अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, आपण खूप छान चर्चा केली. धन्यवाद!